हॅलो... ऐकू येतयं काय? हा काय करालाय.?
काय नाही बघा बसलोय जरा, कामावर गेलतो आत्ता आलोय.
हा. हा... जेवणं झालं का नाही.?
जेवण नाही हो आत्ताच जरा आत्ताच आलोय, ते अजून जरा आवरालोय, घरातली पण कुठं बाहेर गेल्यात जरा. कार्यक्रम मग ते जरा आल्यावर
हा हा कुठ आहे हो कार्यक्रम?
नाही आपल्या गावातन बाहेर कुठं चांगली दाखवतय ह्म्म्म. तेच की गॅस काय चालू आहे रे काय म्हणला
दुध भरून आला का नाही तुम्ही जॉबला जाताय ना?
होय दुधाल जॉबलाच जातोय तीच भरून आलो की ओ. ते नाही तुमच्या गावात- ह तुमच्या गावात सिलेंडरचा रेट काय चाललं हो?
सिलेंडरचं काय काय माहत नाय ओ एवढं आमचं कस- आमची महिन्याला एक टाकी असतीया ते बाास होतीया.
हा हा हा हा.
पण ब्लॅक ना
ह ह हा तेच ना मग आमच पण गावाात देत म्हणतो मी तुमच्या गावातच कस काय ब्लॅकन तेच वडापाोव चालात का तुमच्या गावात?
हा चालू आहेत. की तुमच्या?
ते नाही आज त्या बँकेत पुढ डिपार्टमेंटच्या गाड्या आलत्या सकाळी
हा हा मग काय झाल?
काय सवीर एरेवाले पळून शाळेत गेले प्लास्टिकन ते- होली की एक दोन काय तीन लाख रुपये त्यांला एका कॅनाला.
होय.
हा मग प्लास्टिकॅना सगळ्यांचे असणारच की आता. प्लॅस्टिकची कैन घागर बिगर मग काय सगळ सग काय आमच स्टील आहे त्यामुळे आम्ही स्टीलची कॅन वापरतू स्टील ल्युमिनियम चालत ती प्लॅस्टिक काय ते वापरतात त्यांनाच नाही आता कस आहे की तीन लाखाला म्हणजे घर जाऊन घ्यायचं काम गरीब च काय सरकार पण काय नियम वेगळेच काढते.
हा.
हम्म तुमच्यात काही नियम बेयम नसतील काले?
आम्हाला पण आहे ना त्याऐवजी शेत- तर याच्या मालाला भावा आला दर दिला पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे?
का आमचं पण ते मतय काय पाप गरीब शेतीकरी तापतेती व्यापारच काय सगळे कधी गाळ खात- त्या त सरकार य त्यांच काय गरीिबच काय नूसतं नुकसानच व्हय गरीबाच नुसत नुकसानाच आहे सावकर सावकर- चालाय गरीब गरीबच राहायलाय.
रहायलाय हो.
इथ आमच्या गावात एक पाणी वाला लय सावकार होत चाललाय. दिवस दिवस काै का सावकर सावकारच होत आहे त्यात
ह हे असच असतय. काता बघवत नुसतेय.
तेच की काय लोकांनी बघवत नसते
हा आमच्या गावात पण एक डेअरीवाला आहे? त्यांच लय मोठा ते सारखं स्टार्टबुक्स ला कॉपी प्यायला जातंय
हा हा हा नाय आमचं तिथं जाऊ ते कसं हाय आम्ही पण जाणार आहे तुम्ही आपण पण जाऊया एक दिवस
ओके एक दिवस नक्की भेटू आपण
तुम्ही कॉलेजला कुठे घेतलाय ओ डिग्रीला टाकणार आहे नव्ह हॅलो हा डिग्रीला टाकलाय ना तुम्ही ऍडमिशन कुठ टाकलाय ओ
आणि काय मग शेतात काय केलय
शेतात बघा काल हे लावलय मिर्च्या लावल्या
मिरची केलाय मिर्चीला दर कुठं आहे खरा आता
काय आता केलय आता काय ढब्बु मिर्ची केल्या ढब्बु तरी चाळीस पन्नास रुपय किलो चालू आहे
त्या ऐवजी तुम्ही फुलं करायला पाहिजे होता झेंडूचे किंवा गलाटेचे
हम हम. झेडुची फुल काय आता ती काय कॉमन झाली कोण पण येतय करतय काय दर दराचं काय सांगता येत नाही
आता कसं गौरी गणपतीच्या टाईमाला आपुन परतना
हा हा गणपतीत लागत्यात. सोडा कसं पूज्याला बिजा करत्यात गणपतीत आता जास्त लागत्यात त्यामुळे आता लावल की पण गणपतीत येत्यात फायदा होणार आहे सोडा
हा.
तेच मग आता एक जागा आहे अजून एक पाच एकर शिल्लक फुलं करून लावून टाकूया
हा हा.
काय मग कुठे मिळत्यात हे रोप काय बियान असत्यात. हाय काय तुमच्या गावात?
आमच्या गावात आता सध्या नाही ते बोसे हाय ना इथं जवळ हा एक ट्रे जरी लावला तरी चालतय
ट्रे कुठल आम्हाला पाच ऐकर जागा शिल्लक हाय आमची इथे लावायला तर येल त्यात पावस हाय पाणी कमी नसतय पाणी पण हद्दीत
मिर्चीला ऐक ना तू
हा हा
मिर्चीला तुटा घाला म्हणजे कस हुत्याय अ त्यामुळं झाडावर कीटक असत्यात नाही ते कीटकनाशक त्याची जास्त गरज भासत नाही
हा हा हा.
आमच्या शेजारी तसच केलेय कि
हा हा हा हा. तेच हे केलंय आंबा का आमची कि असल तू का आंब्याची एक दहा झाडं काढली बांधावरची रे तर बांधावर बघ काय कचरा लय व्हालय माकड बिकड यायल्यात उजवीकडून लावल्यात सगळी झाडं सगळी आंब्याची चिंचाची वाळली लय मोठी लय काढली काय झाड ते बांबू बिंबू काढून टाकलोय मी टेडरच ते येऊन नेत्यात बघ तोडून सगळं सांगितल्यावर मोठी मोठी झाड. तरी चल की माणसं न्याल्यात तोडून. काय करायचं ते माकडं एक दमवतात नाही तर, मग बागेत बिगेत द्रा तोड हे कर करत माकड
अ नंतर नंतर ते माकडान झाले तापुते
हा ते आता माकड घेऊन येईल. मस्त आमच्या घरात पण वर पत्रा लावले येऊन माकडे बसाल्येत.
हा, हा.
या माकड नाही दमत. सारखं सोलर आमच्या घराला सोलर वरती सारखं माकडे आल्यात. पाईप तोडालेत. आता महिनातन एकदा, दोनदा पाईप तोडालेत माकडं.
शेतात का? मळ्यात?
मळ्यात पण शेतात पण. शले माकडं म्हणे तापवले अ जे वरती पत्रा मारल्यात पाऊस पडले की नाही, आमच्या घरावर पण येेऊन बसल्यात.
हा.
हम् आणि शेतात पण गावाले तसं झाले, सगळीकडेच झाड तोडले अन् आम बांधाव राहिले तिथंच येऊन बसल्या. अन् आणि सगळं आमच्या बागेच्या तारात हे करावे उड्या मारून बाद करलेत.
बात कराल्यात काय? हं
त्यामुळे माकडासाठी काय तर कराल पाहिजे विषय
हॅलो
हा
तुमचा कितवा कॉल यो?
कितीवा?
कितीवा कॉल यो चालू? अजून किती कॉल करायचा बाकी.
या पाच, पाच मधलं चार झालेत. आता हे पाचवं ये.
अं
हम्म हम् हम्. तेच किती वाजले हो?
टोटल किती झालेत ओ?
टोटल आता चार झाल्यात. पाच एकच राहिले की.
म्हणजे एक आयडी कम्प्लीट होत्या.
हा एक होत्या.
हा हा.
एकच मिनिट जरा.
हा.
हा महा बोला. ते कपडे आणायला गेलता ना.
होय रे. जाणार आहे की त्या मिरजेला.
ते रेणकोट एक घ्यायचंय मला. टू इन वन असते बघ. टू इन वन घेऊ काय, सिंगल घेऊ.
तुम्हाला कसं पाहिजे, तसं घ्या की तुम्ही.
तरी पण आपली पोर कसली घेतात आपले ग्रुप सगळे. सिंगल घ्यायचं का, कसं घेऊ काय कळत नाही झालंय, दोन्ही पण घेऊ वाटतंय. दो दोनी घे. हा